हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतय माझा हॅलो थोडं बाहेर येतं का हॅलो हॅलो झा ता का हॅलो हॅलो आवाज येतोय माझा हॅलो हॅलो आवाज येतय का माझा मला आवाज येत नाही तुमचा हॅलो हॅलो आवाज येतोय का माझा? हॅलो. करडेच. ते पण तुमची वाट बघतात. मगो आपलागच मुंगल किंवाड असाय कोणते कसा करून ते ये ना प्रन देवा ची इच्छा मला दोन जेव्हा सश तर काही असल्या मुंबंटीव्यांच असे ते म स कोण घऊतल मुख्यम प राम आंदोलनाला घ सौ राम मंद तो त्यांनी घागीत संजय राऊत यांचाज ह. मा त सरकारी बंगल्या बंगल्या जे फ्लॅट मिळाल्या ना. तक कर ना माजी ला इकडेुला मिळाळ वी. हॅलो. हॅलो. तुमचा आवाज काय येत नाही मला? हॅलो. हा आला आता आवाजाला.
आवाज आला का?
हो आलागता आला आवाज.
हा मी बा बाहेर जाऊन बाहेर फिरून आले.
होय का मी पण गॅलरीत गेले वगैरे. मला फुल रेंज आहे इथे.
तरी मी बाहेर जाऊन फिरून आल तरीच नाही इथं बा किचे बाहेरच भरलेय किचनच्या इथं बाहेर गॅलरीत तिथं.
होओके पण रेंज किती तुम्हाला किती दाखवते मोबाईलवर?
आहे की रेंज भरपूर आहे. पण एकदमच काय झालं हा एकदमच काय झालं होता काय माहिती? आणि हथच होते मी किचन मध्ये आवाजवे आला नाही मी बाहेर फिरून आले मग आता. आले मग आवाज आला.
मग रेंज घेऊन आला तुम्ही. ह.
काय चाललंय?
काय नाही बघा झालं ना तुमचं आता सगळं आवरून?
हा हो झालं.
झालं ना? टीव्हीला आता ते दाखवतेत उद्या असं कोकणात विदर्भात पाऊस मोडून हलका पावसाचा अंदाज
हा हा आता इथं ऊन पडला आहेेत.
कोन पडलं का? इथं आहे बारीक आहे पाऊस बघा.
होय काय इथ नायत ऊन आहे.
हो होय.
हा हा. कध निसर्गाचं तर काय काय होतंय काय माहिती?
हो तेच की.
हो तुमचं सगळं तर आवरल लवकर सगळ आवरत वाटतं.
हो लवकर होत सगळं.
हा हा लवकर उठून लवकर आवरलं की बरं पडतंय
हो सहाला उठावचं लागते ना
हा हा
सल उठलं तर मग होतं मग ती माझी मुलगी आठ पाचपर्यंत जाते घराच्या बाहेर
हा हा
मग तिला नाश्ता आणि जेवणाचा डाबा दोन द्यावे लागते
हा हा
आणि मग एक फ्रूट वगैरे आपलं वरचा कोरडा खाऊ काहीतरी द्यायचा रोज टिफिनला
हा हा मध्ये सकाळी गेले की किती वाजता येते
म संध्याकाळी सात ला येते
हा हा मग तोपर्यंत पाहिजे की
हो काय खाल ना मग दिवसभर ब्रेक असतात दोन तीन
हा हा नाही सात वाजेपर्यंत म्हंटलं तर पाहिजे की दु उारचा पाहिजे सकाळ संध्याकाळचा पाहिजे ना
हो सकाळी आता कस साडे दहा ला अ ब्रेक होतो नाशत्याचा
हा हां
मग पुन्हा दीड दोन ला मग जेवणाचा होतो मग चारचा एक छोटासा होतो
हम्म हम्म
आपलं वॉशरूम ला वगैरे जाऊन येण्यापुरत
हा आणि आता कस ते मुलासने ना तर खेळ करूचे असतात ना मुलासने भूक लागतेच होते पण हा भूक लागते पण आणि कंट्रोल पण होत नाही
हा तुमच्या इकडं कनिस वगैरे असतील की कोल्हापूरला भरपूर आता पावसाळ्याचं
हा हो आहे की
साधं असतं का स्वीटकॉर्न असतं
स्वीट कॉर्नर दोन्हीणतात साधं पण असतात स्वीट कॉर्नर पण असतात
आमच्याकडे साधं बघायलाच मिळतलंय सगळे स्वीटकॉर्नर आहेत आता
हो हे तर दोन असतात
इथं मिळतच नाही ते साधं
हम्म हम्म इथे दोन्ही असतात तर
ते आता सगळं जास्त करून स्वीटकॉर्नच लावाय लागलेत
हो आता सगळे स्वीट कॉर्नर्स लावायात म्हणजे कसं माहितीे काय बाहेर ह्याच्या देण्यापेक्षा ना बाहेरच दुकाना तिकडं तिकडं स्टॉल लावलेले असतात
हो
हा
त्यामुळ मग ते त्याची मागणी पण वाढली ना तेवढी
हा होतें आ साध्यापेक्षा स्वीट कॉर्न जास्त चांगलाते खायला
हो खयला तेच चांगलंयलाग
हम्म तुमच्याकडे पाणी दे नस कधी येते का अस रोज डेली येते पाणी
आहे बोर आहे ना आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो
हा हा
हग त्यामु बोर वगैरे आहे त्यामुळें नाही काय पाण्याचा प्रॉब्लेम येत
हां हां
आपला सातारला आहे ब भरपूर आहे पाणी
हा हा हो तिकडे पाणी भरपूर आहे
पाणी भरपूर आहे आणि पूर पण येत नाही
कामना पण पाणी आहे बोरचं पाणी आहे
हा
आणि भाड्याभाड्याकराना अस रूम दिले ना पळ ठेवलं इथं एक सात आठ रूम हा सात आठ रूम आहेत ते मग भाडात न आहे ना ह्याचं पाणी यूज करतात बोरचं आणि प्यायच पाणी प्यायचं असेल तर प्यायला त्याले फिल्टरच्या बाटली मिळते की ते जाऊन घेऊन येतात आणि आमचं कसं नदीच्या पा पाहिला पाईपलाईन जोडलेला आहे
हा
मग ते एक दिवस आड पाणी येते
होय मग तुम्ही ते भरता का
हा ते प्यायला आम्ही भरतोय एखाांदा वेळेस लईच असं अ पाणी येत नसेल तर मग आम्ही बाहेरच पाणी विकत आणतो मध्ये ते बॉटल मिळते ना पाण्याची
ह हा मग तुम्ही मग ते टर वगैरे नाही का बसवलं मग
अं नाही बसवलं ते
कारण की बोरच जरी पाणी असलं ना तरी ते फिल्टर करून आलं की ते होत पेयासारखं पाणी व्यवस्थित
हो होतं की पण ईथ कस माहिती काय नाही तर ते पाण्याच ते नवीनच ओपन केलत ना मग त्या मग तिथनच आणतो मग पाणी प्यायला मग बोरचं कसं अ जास्त जैनांचे लोक माहिती आहे ना आमच्या हच्यामध्ये बोर्सच पाणी वापरतात म्हणजे त्यात किडं त्यांत जास्त नसतात म्हणून ना बोर्सच वापरतात ताजं पाणी भरतो ना आम्ह ते हा नदीच नदीच हिकडं तिकडं झालेलं असतं म्हणताना आपापल्या बोअरचं ते पाणी शोधून करून पांढरं कापड लावलेलं असतय त्याला
हा
हा मग तेच भरायचं स कधी बोर चालू करतो का नाही आपण तेच पाणी प्यायला भरायचं मग पहिला तेच वापरत हो तो
हां
मग आता हे दोन तीन वर्ष झालं असेल मग आता नदीचं कनेक्शन जोडलेय म्हणजे नदीच्या पाण्याचं
हा हा
मग ते एक दिवस आड पाणी येते मग ते कसं पाणी पुर तेन आले की जरा घालाल
घान पाणी येतं हो म्हणूनच म्हणलं फिल्टर आप आपलं बसवून टाका म्हणजे तुमचं कटकटच नाही बोरच्या पाण्याला लावलं ना फिल्टर किचन ला
हम
कि होऊन जाईल कारण की पावसाळ्यात वगैरे खूप पाण्याचे प्रॉब्लेम येतात ना
हो येतात की
मग तेच कि ते गॅस्ट्रोन ते काय काय पाण्याचे आजार खूप होतात
त्याचे नाव पण माहित नाही ते सगळं आहेत
हो एकदा दवाखाना मागं लागला की ऐकत नाही बघा
आ होय
आणि आता दवाखान्यात गेले की चार दिवस तरी कमीत कमी सोडत नाहीत बघा पेशंटला चार पाच दिवस बिल करतात आपलं छानपैकी आणि मग सोडतात
नाही आता ते त्यांनचं काय आहे काय माहिती सरकार दवाखाना आता म्हणणार आणि हेज्यामध्ये खाजगी दवाखान्यात चार पाच दिवस ठेवून घेतल्या शिवाय त्या मा ते किती बी बरं वाटलं तरी सुद्धा पाच दिवस ठेवून घेऊनच त्यांना डिस्चार्ज चारज देतात
ते बिल कसं होणार ना मग तुमचं
होय अ असं आध तुम्हाला सांगतेय माझ्या मुलग्याला म्हणजे अ कुत्र्याच नख लागलं होतं की दात लागलं होतं माहित नाही पण जरा अस तो खेळत असताना लागल होत त्याला
हम्म
तो म्हणतोय नख लागलं म्हणून पण आपल्यास माहत नाही ना ते काय लागलेत दात ला की नक लागलय म्हणून दवाखान्यात त्याला घेऊन गेले ते दोन दिवस ठेऊन घेतलं
काय बोलताय
होय तिथं आता नवीन सरकार खाजगी दवाखान्यात ना औषध त्यांने विचारले त ला खजगी दवाखाण्यात जेवढं औषध महाग सांगितलं नुसतं धणुराताचं इंजेक्शन काहीतरी अकराशे काय बाराशे रुपयेला आहे
खूपच महाग सांगितलं ओ
मग मी काय सांगितलं मग आमच्या घराच्या जवळच चल म्हणालाले खाजगी दवाखान्यापेक्षा सरकार दवाखान्यात कुत्र्यांचं मांजरावरच दात त्यां लागलं असते की नाही त्याचं औषध तेन चांगलं भेटतय आणि तुम्ही तिथं जावा हणालाले मग मी काय केलं सरकारी दवाखान्यातच घेऊन गेले मुलग्याला आणि केस पेपर तेन काढला केलं आणि ते शाळेला जाणार होत त्याला मी घेऊन सोडायला जाणार होते तर वर का हे असं झालं म्हणून दवाखान्यात गेल्यानंतर शाळेच्या युनिफॉर्म मध्ये दवाखान्यात घेऊन गेल्यानंतरच ऍडमिट करून घेतलं
असं ऍडमिट नाही काऊ करून घेत कधी
नाही आताच नाही चालू आता ते इंजेक्शन देतात ना त्यानी पहि अ त्यांच सगळे विचारून घेत्यात त्या जिथं लागलेला आहे खूपच रक्त येत असेल तर त्या जखमेत इंजेकशन करतात मग ह्याला नुकतंय ना हा तुमस असं टोचल्यासारखं झालंत थोडंस रक्त आपलं ढास तेन चावल्यानंतर फोडी कशी उठत्या हा असं हा छोट झालं होत मग त्याला इंजेक्शन तेन काही दिलं नाही पण त्यावेेळेस काही दि दिलं नाही नंतर दुपार नंतर नंतर त्याला छोटीशी गोळी दिली आणि नंतर न मग ते पोटात त्यानं जरा अस ठेवायला पाहिजे म्हणालेलं